हॅलो.
बोला की.
हम्म, जवणतेन झाल का?
होय जेवण झाले की, तुमचं?
होय आता जेवलो बघा झोपलं होतो जरा
हा
उन एक कसलं पडलंय बघा की
होय तिकडं
ईकडं पण पडले की खर लं कडक ऊन आहे आभाळ ऊन असल्या गथ आहे हा आभाळ ऊन हा गरम भरपूर आहे
हा ह आमच्या इकडे पण तसच आहे
हा काय करायचं ह्या उणामुळं
म्हनूनच आता परिस्थितीच तशी हाय
हम्
हम्म
वडापाव केली काय
नाही भजिकेल
हा हा मग ऑर्डर येईल तसं करताय का एकदम करून ठेवताय
नाही करून ठेवतोय
ह मग ते गार झालेल न्हेतात
न्हेत्यात की त्याला काय दुपार सकाळच नसते इथं खायला
हा हा
त्या मुळे
म्हणजे हॉटेल बंद असतय सगळे
हा
ते जर दुपारच्या टाइमाला गरम गरम केले ना जास्त खपतेय
नाही एक पब्लिकच नसतय कोण आणि
हा हा अस होय
हां
ह मिरची भजी नंतर पालक भजी पण करायच नाही का
पालक भजी हा ते नाही करायचंय त्याला हात बसायला पाहिजे जरा
हम्म हम्म
अस झाले
जसं कांदा चिरतोय तसंच पालक चिरायंच आणि तेच भजी करायचं
भजी खायच हा एवढंच की कांद्याच्या जागी पालक आणायला लागतोय
आणि हाय हे पीठ जरा थोडं घट्ट करायचं घट करून त्यात तर मिरची भजी करायच जरा
हम्म हम्
मिरची भजी परवडते हो कांद्यापेक्षा कांद्याच रेट परत मग महाग होत्यात कांद कसल महाग होत्यात परत चाळीस रुपये किलो पन्नास रुपये किलो
हा
आणि मिरची काय एकाह्याच्यात लांबड असते त्यात एक दोन तीन करून जरी केलं भजी तरी चालते
चालतेय हां
आता काल तासगावातन भजी आणले होते त्यात एवढी एवढी छोटीच म्हणजे एक लांबड्या मिरचीच बहुतेक त्यांन चार पाच तुकडं करून तेवढं केलं असेल आणि एका एका भजीत एकच मिरची छोटी असं होत
हो. जेवला?
होय होय जेवलो आताच.
काय केलंय जेवायला?
चपाती वांग्याची भाजी जरा भडंग होत शेव जरा खाल्ल एवढंच एक दीड चपाती खाल्ली टाइम निघून गेल ना
मी जेवायचं दुपारच जेवायचं बंद केलंय
का?
उगच सारखं तोंड चालू राहतंय
म आता काय केलासा?
आता ताक तेवढं एक अर्धा लिटर ताक आणतोय
हम्म.
म ते तेवढं प्यायचं त्यात जरा आमटी नाही तर चटणी घालायची.
हां हा चालतंय की
असं. तुमचं काय चाललंय?
काय नाही परवा पायनॅपलचा ज्यूस केलता अननसचा
हम्म.
उम हम् अननस आणलं होत नाही
हम.
अन् तेज वरचं साली काढल्या
हम.
आणि अन त्याज काप केलं सगळं जरा फ्रीजला ठेवलं आणि नं तर जेव्हा मिक्सरमध्ये फिरवतय ना तेव्हा ते ज्यूसचं भांड घेतलं
हां
त्यामध्ये दूध
हम्म.
ते गरम होऊन गार झालेलं दूध एक वाटी एक ते दोन वाटी चालतंय आणि हे पाय हेज अननसच
पाणी घालायचं
पाणी नाही घालतं आम्ही
हम.
अननसचं तुकडं घातलं
हम.
अ आपलं हे घातलं बर्फाच हे क्यूब केलेलं ते घातलं आणि साखर थोडी घातली
हम.
आणि फिरवलं मिक्सरला चार पाच वेळा फिरवलं आणि आपल्या पाळण्याला त्याचा चोथा निघतोय ना
हम्म.
मग आपल्या गाळणीन गाळून गाळून असं पातील्यात भरलं
हा हा.
नंतर मग फिजर फ्रिजरला लावलं आणि पिलं अजून एक अननस आहे तेजं पण करायचंय आता
हम् हम् मी येतो सी बसून तर काय करू? होय ऊन आय आं मग
आणि काय मग उम्ह
तुमच्याकड सोये धंदा काढाले
हां हां दुकानात कोण आहे?
दुकानत बघ आहे
हा हा शाळा सुटली नाही आज
हा शनिवार मामा आहे काांता काला
कुठं घर आात
हा
कुठं संध्याकाळ शेलता
हार आहे
खपते काय आज
हा
हम्म हम्म. तरी पण किती खपतय किती प्लेट खपतय दिवसात?
प्लेट ववर न ममी अंदाज लाव क कांद्यावर लावते
हा हा मग तरी पण
चार किलो कांद
ह ह मग किती रुपये होते तेवढ्याच
का च्यात हजार रुपये तुच्या
बजच हा
हा
हम् हम्
परत कोल्ड्रिंकच ते तिकडे हजार रुपये
हां हां
दोन हजार रुप
हा हा
दोनकजर मोबाईल एक घ्यायचा चाले आता छोटा मोबाईल
हा हा चालत क
भारत म ब
हम् हम
ह ह ह
पाऊस काय पडते का नाही काय माहत
काय नाही हो चोवीसला सुद् दाखवला आहे
हां
पंजाब फडर
हो
हा.
बर.
हा.
हा.
कपडे आत घेऊन जातो मग.
आवाज बाहेरचा जास्त याय लागलाय.
हो.
आवाज बाहेरचा जास्त याय लागलाय.
बरोबर.
आणि काय मग?
काय नाही बघा.
हां, हां.
तुमी. हा, पाणी कुठलं वापरताय?
पाणी आणि आम्हाला साधं येतय.
हम्म.
अ, आम्ही फिल्टरच पितोय, साधं स्वयपाकाला तेन चालतय. त्यांनना काही खराब होत नाही, कालवन तेन किंवा दूध, दूध पण त्यांनच तापवते साध्या पाण्यान फुटत नाही दूध तेन काय?
हम्म.
खरं अस सवय आहे ना.
हम्म.
त्यामुळ ते स्वयंपाकासाठी वापरून, हेज पाणी पितोय फिल्टरचं.
हम, हम. माळवं ते जरा, दारात मिरच्या टाका की.
नाही मळ्यात टाकतू कि रानात. मिरच्या, कोथिंबीर नंतर मेथीची भाजी, पालक हे असतय, हा मिरगालाच. त्यामुळ कालवन, कालवनाचं पण सगळं लावत्यात.
जरा त्यात, ही मिसळायचं.
काय ते?
मळीची राख.
कशात?
साठवतो खडयात.
नाही वो.
आमच्या इकड कस करत्यात, पेरत्यात त्या टाइमाला, होळीची राख.
होळीचीच राख लागतीया काय?
हा.
हा, हा त्यात बी ठेवायचं असतं काय पुरून?
कोण पुरून ठेवतोय, कोण ते पेठाण इसकटतंय.
हा हा. घेवडा, पावटा, मुळा,
हम्म.
हे सगळं लावतोय. मग कारली, दोड त्याला आता पाणी तर पाहिजे ना. काय ते
नाचण
नाचणं आपल्याकड नाही. तिकडं नाचणं कोल्हापूरच्या कडन आहे जास्त
इकडे येतय खरं. सुरट येऊ नयेत म्हणून,
काय करायचं नाचण्याच?
नाचण डब्यात फेकायचं. परत ना आपलं घर असते कि हा.
हा हा.
घराच्या भोवतीने
हा हा चालते की,
अस फेटायचं.
हा हा.
आमच्या इकडे तसच करत्यात.
हा हा.
तिकडं कसं वारं खेळताय त्यामूळ काही एवढं वाटत नाही.
हम्म. इकडं वारं खेळतय. पाऊस पडला काय वाटत नाही. पाऊस असूदे. ऊन असुदे. हे असूदे काय वाटत नाही. फक्त उन्हात जरा इकड हा इकडं ऊन लय असते. भरपूर असते इकडं.
आणि थंडी पण भरपूर असत्या.
हा थंडी पण असते. कारण आम्हाला कसं झालंय वरून खालून असं नदी लागल्या नाही. अग्रणी आणि मला मधी आमचं गाव झाल्यावर झालंय भरपूर थंडी असत्या. अग्रणी नदी लागले नाही.
एकच गाव आहे काय तुमचं?
एक म्हणजे तरी पण इथ असं.
ह
एकच तिकडं पण म्हणता येईल. खरं तिकडचं काय माहीत नाही. आमचं तर मधी एकच गाव कारण आमच्या तिथं पुढं जाऊ. दोन्ही नद्याचा संगम झाला आमच्या रानाच्या पुढं. आणि तिथून एक नदी झाल्या तेची पुढ खरं वाहताना खालून एक वाहत्या त्या आणि पुढून वरून एक वाहत्या असा आहे.
किती किलोमीटर आहे?
नदी नदी भरपूर लांब गेल्या ती.
शेतापासन
शेताला लागूनच आहे दरडीलाच आहे. आमचंच रान पडलाय. तिथंच आमचं रान संपलं की त्यांचा संगम झालाय तिथ आणि तिथून एक नदी झाल्या.
असं आहे होय. मग जवळच आहे की.
होय. जवळच आहे.
नदी भरली पाणी सगळं राहणारच की.
होय राहणार.
हम.
जमीन त्यामध्ये ते जास्त असं पीक पिकत नाही लई. पाणी जास्त झाल्यामुळ.
तुमची सगळ्यांचीच रान तिथ आहेत?
होय सगळ्यांचीच आहे. नाही नाही. सगळ्यांची आहेत. आणि इकडे इकडं पाणी असल्यामुळे जास्त पिक तिथं जमीन वल्ली असल्यामुळे, एक एक पीकाला पाणी जास्त लागत नाही ना.
हा.
त्यामुळे ते पीक खराब होतय.
पाजरतय.
हा टाइम झाला.
हा.